हा बोल की ग.
हा आला की आवाज
हा आवाज येतोय बोल बरी आहेस
हा आहे बघ बरी आहेस तू बरी आहेस.
हा आम्ही पण बरे बोल काय म्हणतेस किती दिवसांनी फोन केलास.
होय म्हटलं काय चाललय बघाव भरपूर दिवस झाल फोन केल नाही. तुला काय आठवण येत नाही आम्ही तर आठवण काढावं म्हटलं
असं काही नाहीये ग फिरायला गेलेलो आम्ही
ह. हा गेलते की मी गेलेले फिरायला जाऊन आले की आम्ही मालवणला गेलेलो बघ.
हो. सगळे फॅमिली मज्जा आली असेल ना.
होय दोघं म्हणजे मि त्यांचे मित्र म म्हणजे आ त्यांची फॅमिली आमची फॅमिली म्हणजे दोघं दोघं. त्यांचे मित्र आणि माझी मैत्रिण असं गेलेलो.
अच्छा हा चौघं गेलेला बाईक वर गेलेला कि
ओके.
अरे वाव कसली मजा आली असेल.
होय मजा आली की आणि पहाटे गेल्यामुळे की नाही पहाटे इथन निघालो. निघाल्यामुळे आम्हाला ऊन पण जास्त लागल नाही. उन्ह्हाच्या टायमिंग पर्यंत आम्ही तर तिथे पोचलेलो.
हा.
कुठे थांबला नव्हता?
मध्ये मध्येच कि फोटो काढायला घ धाट शिक्षण बघून थांबायच फोटो काढयचो. तेवढं हो लई एन्जॉय केलं तर आहे.
हा राहिला होता का तिथे?
होय अ दोन दिवस राहिलेलो. म्हणजे दोन दिवस दोन दिव दोन रात्र तीन दिवस असं राहिलेलं.
होय काय काय बघून आला मग तिकड काय बघण्यासारखं ग मी गेले नाही ना मला माहिती नाही तिकडच.
हा हा हा मालवडला जाताना आम्ही अ पहिला तर आदमापूरला गेलो. अद्मापूरचं दर्शन घेतलं हाा होय अदमापूर वरून गेलतो आम्ही अदमपूर लाक जातना तिथे आधी दर्शन घेतलं बाळूमाम्यांचं आणि मग गेलो पुढे
अच्छा हा.
आमही मग मध्ये मध्ये काय आम्ही नाश्त्याला वगैरे थांबलो. बाकीचं काय जाताना काय आम्ही पॉइंट बघितलं नाहीत आणि नंतर डायरेक्ट मग मालवण मध्ये देवबागला गेलो. देवबाग मध्ये म तिथे ऊन असल्यामुळे आम्ही का त्यावेळी कुठे बाहेर गेलोच नाही.
हम्म हम्म.
मग नंतर चार पाच वाजता जरा असं बीच वर गेलो फिरायला.
हम्म हम्म.
आणि बीचवर फिरून झाल्यानंतर मग तिथंच जेवलो त्या दिवशी रात्री. आणि मग सकाळी जेवण म्हणजे आहे नॉनव्हेज खाणाऱ्यासाठी चांगलं आहे तिकड तिकड जेवण जर असं व्यवस्थित व्हेजिटेरियन वाल्यांना नाही मिळत जेवण अगदी म्हणजे हुडकून काढायला लागतय. तुम्हाला हॉटेल चांगलं हॉटेल हा
ते नसणार ना आपल्या इकड सारखं.
नाही आपल्या इकड सारखं पनीर बिनीर तर जास्त मिळतच नाही तिकडं. अ आम्ही तर थाली हा माहिती नाही मग आम्ही ती थाली घेत थालीमध्ये तर कोबीची भाजी होती.
अरे बापरे हा.
मग म्हटलं जाऊ द्या आता हे पण गोडच माणून घ्यायचं म्हंटलं हित त्या दिवशी काय आम्हाला जेवण बिवन पण चांगल मिळाणार नाही पहिल्या दिवशी रूम पण चांगली मिळाणार नाही आणि समुद्राच्या कडेला असल्यामुळ ते फारच उघडाल त आम्हाला तिथ अक्षरश आम्ही रात्री दोन अडीच वाजे पर्यंत आम्ही बाहेरच बसलेलो आणि सग जवळ जवळ जवळ जवळ घर कनी त्याच्यामुळे तिथं वार म्हणजे वार वारा जरी पण वाारलं तरी दमट वातावरण सगळ त्रास झाला पहिले. ल्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लवकर अ ते बोटिंग वगैरे केलं पॅरेस लिंग वगैरे ते अ हे देवबाग ताल बी च वरती गेलो त्यात पहिल्यां जरा भीती वाटलेली जरा समुद्र जर अस खवळल्यावर ते बोट पूर्ण हलती की. मग त्यांनी ते त्यांनी सांगतात की मध्ये बसा हलू नका सारखं त्यांनी सूचना देत असतात म्हणजे पॅरासिलिंग केलं ते पण लई छान वाटलं मला खरंतर स्कुबा करायचं होत, खरं त्यानी नको म्हटले.. नक म्हणलेयेते काय मला कुी वाटते छान वाटते य तेे स्कूल करायला. म म म्हणजा मी काय करणार नाही तुस.
आपल्याला असं छान वाटतय काही लांबून पण प्रत्यक्षात जेव्हा वेळते तेव्हा भी.
भीती वा भी जरा वाढतय भीती पहिल्यांदा. खरे एकदा ते डोळे सागून अनुभव घ्यायचा ते छान वाटते पॅरेसलान. पॅरासिलाईन तर वरती गेल्यावर तर पूर्ण. समुद्र भ भीती वाटाल ती होय आणि तेवढंच आपण मनाच जिथे आणली तर भीतीच वाटते. मग मग ते काय सारखं सारखं आहे वरती जाऊन एवढं आकाशात सगळे कर.
आणि तिकडे एक पॉइंट आहे बघ असं मी ऐकलंय ते म्हातारीची चूल वगैरे काय. कातरी आहे ना ते.
हो होय आम्ही नव्हतं गेलो खरं बघायला ते. नाही नाही ते हो नाही कस झालं. अ जायचं होत. मला पण आता काहीतरी बंद होतं का काहीतरी सांगतो मी त्यावेळेला. म्हणून आम्ही तिकड ते आम्हाला जायला आलच नाही तिथं मग नंतर. हा काहीतरी लत वाटतं म्हणून तिकड जायचं हे. हेच एन्जॉय केल. बोळ ते आणि ते असं काय म्हणतात त्याला ते राईड असत बघ बाईक राईड ते. के खाडीतच ख खाडी आणि ह नाही नाही खाडी. खाडे आणि समुद्राचा संगम आहे तिथं अ त्याला आयलँड म्हणतात. तायलंड तायलंड वर गेलेले होते बघायला सगळं अक्षरश असं गुडकुड पूर्ण अस. तर वाळवंटावर पूर्ण तुला खेकडेच दिसणार सगळीकडे. पूर्ण माळवंट करून खेकड्या त छोटे छोट छटे पिल्ल घातलेले आणि आपण जस पावलं टाकल क तस ते आप. पावलांचा आवाज होत की आपण पाऊल टाक ल्यानंतर तस त्या आताच जातात त्यांच्या घरामध्ये नाही काय करत नाही ते पण आपल्याला बघून भ वाटतय खेगड तेवढं आपण पाईसाठी हवाय तसं वा
ह आणि कधी आपल्या एवढे जास्त प्रमाणात बघितलेलं नसत. ना आपल्याकडें कधी नसत एवढं. ते बघूनच कस तरी वाटत असेल नाही.
खरं खर ल नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी आम्ही मग ठरवलं क आता इथ राहायच म्हणजे गावात राहाय गाात. ल्यामुळे दमट दमट वातावरण आहे. त्याच्यामुळं मग आम्ही अ तिथनं पुढं तळाशील तळाशील म्हणून गाव आहे तिथं पुढे. एक काहीतरी दहा किलोमीटरवर असेल. तिथं कोकोनट रिसॉर्ट म्हणून आहे. असल भारी आहे क नाही येत भारी येत. अाज ते हे.
तिकडची घरं वगैरे आपल्यासारखीच असतात का इकडच्या सारखे.
हा आपल्यासारखेच पण जास्त करून अ कवल अ जुन्या पद्धतीचे पण घर आहेत तिकड.
छान वाडतात नगद.
होय मस्त होय लाल कलोची आणि त्यांच्याकडं. पूर्ण अशी माती पण सगळी लाललच असते. आणि तिथं आम्ही राहिलो लोक नाही त्यांच्या दारात एक झाड होतं काय अ. त्या त्या फळाला काय म्हणतात का त्या फळच त्यात नावागढं काजून आहे ग त्याचं काहीतरी वेगळंच नाव होतं काय मला आता आठव ना आणि पूर्ण रस भर त्या फळामध्ये लोच्यात ते फळ अक्षरश आम्ही सग तोडली आणि अस दक्ष कस लागतात आपल्याकडेडडड लागतो द्राक्षाचा तसं लागलेलं होतं ते झाड पूर्ण भरलेले होते त्या फळांनी
त्या फळांचं नाव नाही आठवतय तुला
फळाचं नाव तुमला आठव ना काय तर वेगळंच नाव सांगा नाही नाही आपल्याकडे नसते विकाला पण नसते आपल्याकडे ते त्या साईड लाच मिळत ते फ आणि मग ते तोडून आणलं आणि की एवढी माणसं तिथली माणुस किचे असतात की नाही असं सगळं द्या म्हणजे अ अस तुमचंच आहे सगळं हा हा तेच क अहो तुमचंच आहे घ्या तुमचच आहे घ्या म्हणून
होय आणि त्यांची भाषा एक छान असते ना बोलण्याची टॅक्ट भारी असते त्यांची
हो
पद्त मस्तच आहे हो तिकडच राहणी मन माणसं खरंच खूप छान आहे
छान आहे सगळं फक्त नॉन व्हेज खाणार लोक पाहिजे तिथं आपला आसारख व्हेजिटेरियन ला काय होकम नाही तिकड जा
दोन दिवस काय केला तुम्ही तुम्ही तर नॉनव्हेज खात नाही
होय नाही मग दुसऱ्या दिवशी ते रिसॉर्ट मिळाले तर रिसॉर्ट व छान होतं जेवण सगळं छान अगदी होय होय मस्त होत तिथ होय आणि रिसॉर्ट पण छान होत हवे शिर होते एकदम आम्हाला तर रूमवर जावचं वाटेल एवढ छान वार वरे येत हो आणि कस होत ते गावाच्या म्हणजे देग ल्या त्या ब ग
करती नव्हती बिलकुल
ते अजिबात नाही एक पण माणूस नव्हता त्या बीचवर आम्ही फक्त आम्हीच चौ ज तिथ आ स्टे करणारच लोक तिथे आलेली होती आणि ते नुसार तिथ कासवांच्या शरीरात काहीतरी होती शरीरात बघाला तेवढं अ संध्याकाळी तेवढ एक तासभर गर्दी होती चार ते पाच ते पण कासमाची शरीरात नव्हतात म्हणे तिकडं
खरो खर रिअलमध्येध्ये
हा रिअल म्हण कसवाची श्रेयत लावलेली होती
ुम्ही तुम्ही पण बघितलं
म्हणजे काय झालं आम्ही ज्यावेळी पोहोचलो क नाही तिथं पाच वाजता तोपर्यंत त संपलेली कासवाची शर्यत
संपलेली होय अच्छा तर ते बघायला भारी वाटत असेल का
व
काशिवाची शर्यची गोष्ट आपण गोष्ट ऐकलेली लहानपणापासून रियल म बघितले बघशील का नाही मी तर कधीतरी गेले ना आम्ही बघ काय ह्याला गेलेलो सौंदतीला देवाला
हा हा हा ह होय तेव दर्शन पण ट्रीप पण दोनी ब
होय ट्रीप पण तिकड पण बघण्यासारखं खूप छान आहेत पॉइंट अगं ते परशुराम गड वगैरे एवढं मस्त आहे ना असं पूर्ण असं डोंगरात य तेे डोंगर कसा गडच म्हण किती मोठा आणि त्याच्यात असा म रस्ता आणि पायऱ्या पण एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत ना. इकडून आणि छोटीशी छोटीशीच वाट आहे, आणि मध्ये असं हे असं कायतरी बांधल्याच बांधलं त्यांनी म्हणजे धरायला लोकांना पाय घसरूये वगैरे पडू नयेत.
हा हा हा.
मग इडून लोक जातात तिकडून वरती येतात आणि असं खाली जाय आणि मंदिरात असं पुढं जायचं त्याच्यानंतर खाली गुहेत ते मंदिर असल्यासारखं आहे खूप छान अनुभव येतोय अगो तिकडे गेल्यानंतर तुला भारी वाटतय ना. एकदम असं शांत एकदम भारी वाटते बघ. असं वाटतं तिथंच राब जाऊन निसर्ग याच्या ह्याच्यात निसर्गाच्या सानिध सगळं टेन्शन आपलं इकडं कसं असतं ना आपलं टेन्शन रोजच उठून काम हे ते त असं तिकडं असं कुठ तरी बाहेर गेलं की असं भारी वाटतं की नाही. त्यावसच वाटत नाही इकडं परत छान आहे मग ते बघायला गेलो आम्ही त्याच्यानंतर मग सौ तिला तिथ रूम घेतलेली तिथ रायलो रूम वर जाऊन सकाळी देवदर्शनाला गेलो तर गर्दी होती भरपूर लाईन मध्ये थांबलो. मग आरती चालू झाली मग अर्धा तास आमचा त्यामध्येच गेला मग झालं खरं दर्शन व्यवस्थित झालं. आम्ही पण आदल्या दिवशी थोडी फार होती गर्दी एवढी नव्हती खरं आम्ही म आधे मध्ये गेलेलो ना
हम्म हम्म हम्म हम्म.
पहाटे गेलेलो आम्ही इथून बघ साडेचार ला साडेचार ला निघालेलो दहा वाजता पोहोचलेलो आम्ही तिथं दहा वाजता मग रूम वरती गेलो जेवलो जरा असं रेस्ट केले आणि तिथून मग गेलो परशुराम गड बघायला.
हम्म हम्म हम्म हम्.
आणि अ ति दोन येताना एक पॉइंट आहे असं बघण्यासारखं खूपच छान आहे ग असं ते मला सांगताच येत नाही असं मस्त य तेे पवनचक्क्या वगैरे तिथं अशा
हम् हम हम.
आणि असं वरून परशुराम गड गेला ना बघायला, आणि वरून खाली असं गाव दिस अस भारी वाट